हा बोला कि हा हा येतो.
कसे आहेस बरी आहेस का?
हो आहे बघा तुम्ही बर आहे?
होय तब्येत कशी आहे?
आहे बघा चांगली आहे.
हा पप्पा मम्मी
हो ते सगळे घरातले पण आहेत ठीक आहेत.
हा हा जेवन झाल की नाही?
होय झालंय जेवण वगैरे ते सगळं झालय.
हम् होय हा हा काय खाल्लंय? झोप आल्या लवकर.
नाही असं फक्त पडलंय आता काय सगळे काम तेन आवरल्यात.
हा हा काय मग आणी?
काय नाही बघा निवांत तुमचं कसं चालूय?
मस्त बघा आता शेतातलं काम चालूय जरा.
हा हा. म्हणजे आता काय घातलंय शेतात?
शेतात आता सोयाबीन भुईमूग तुरी असं कडधान्य सगळं म्हणजे मोड्या असलं सगळं पेरून घेतलंया.
सगळे कडधान्य घालता?
हा सगळं आपलं काळ पावट, चवाळ, मूग उडीद हि सगळं असं मिक्स करून मक्का पुन्हा तुम्हाला सांगतो. आपलं तीळ असत्यात नाही तीळ, राजगिरं, महुरी. हि सगळं थोडं थोडं असं सगळं हि करून मिक्स करायच सगळ्यात आणि खात तर हि असले बारीक जे असतंय नाय तीळ मो अं म्हणजे तीळ, म्हवरी
हम्म.
हे आपण खात घालतो नाही रानात म्हणजे पेरताना खात पण सोडत्यात. त्या खातातं थोडं मिक्स करायचं म्हणजे एखादा दोन जरी ढाळा आला अ तरी ती आपल्याला म्हवरी वर्षभरासाठी एखाद्या दोन ढाळ्यात होऊ शकत्या.
म्हणजे तुम्ही फक्त घरच्या नाही घरच्या पुुरतं करताय की असं बाहेर विकताय पण.
अ सोयाबीन हे बाहेर विकण्यासाठीच असतंय. ते काय आणि बाकीचं बाकीचं जे काय काय अ काळपावटा आहेत, मुग आहेत, उडीद आहेत ते सगळं आपलं भुईमुगा च्या शेंगा वगैरे ते. वर्षभर आपल्याला जायल एवढं म्हणजे ठेवायचं घरी आणि बाकीच सगळं विकून टाकायचं.
हा हा. मग किती शेती आहे तुमची?
आमची शेती तरी थोडीच दोन एकरच आहे, पण चालतंय सगळं व्यवस्थित. म्हणजे पाणी पण बऱ्यापैकी नाहीये. तेवढंच एका बोरवर चालतंय, पण आता पावसाच्या जिवावर सोयाबीन ती सगळं पेरलया. पण आता पाऊसच नाहीये. ऊन पडलंय कडक दोन तीन दिवस झालं.
तेच की एक चार पाच दिवस झालं पडला पाऊस आणि तिथून काय नाहीयेच आहे.
हम्म.
तुम्ही कोणत्या गावाचं आहे.
आम्ही तासगावच हाय.
तासगावच आहे हा हा.
हम्म म्हणजे पेरणी कशी जून, जुलैच महिन्यात होत्या. आणि पुन्हा दिवाळीपर्यंत ती सगळं निघतं. पुन्हा तुम्हाला सांगतो आता सोयाबीन काढायचा, मळायचा. कुठं ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये अ ती सगळं काढाय येते एक पाच महिना जातात. तरी सोयाबीनला एक दोन चार महिने जातात. भुईमुख काढायला एक पाच सहा महिने जातात. एखांद्या वेळेस पाऊस पडला की चिखल जास्त असला की मग ती काढता येत नाही ना. मग वाळं म्हणजे ऊन पडलं की मग काढून वाळवून, सोयाबीन मळून वाळवून विकायचा. आणि बाकीचे भुईमंगाच्या शेंगा वगैरे कडधान्य बाकी सगळं आहेत ते काढायचे सगळं. बडवायचं व्यवस्थित त्यातलं ऊन ऊन सगळं व्यवस्थित काढून वाळवून ठेवायचं. आपल्याला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पेरायचं असतंय नाही त्यासाठी थोडं थोडं त्यात प्रत्येकातलं थोडं थोडं म्हणजे अ काय ती पहिल्याच चिपट मापटं काय काय अस ते नाय त्यात म्हणजे आता आपण किलोवर ठेवतोय नाही पहिल्यापासन कस चिपटं मापट्यावर ठेवत होती अस असते मग आत ता आपण एक दोन किलो म्हणजे आपल्या हिसाबाने किलो किलो जरी सगळ्यातलं थोडं थोडं म्हणजे शेंगा तर त्या तुर बकळं लागतेत एक आता अर्धा एकर असलं तर एक पाच सहा किलो बी सहज लागते, मग ती शेंगासाठी एक ठ्ठिक असं भरून ती सेपरेटच ठेवायचं. पुढच्या वर्षी आपल्याला हि फोडून पेरायचं. आणि आता बाकी सगळं आहे ते त्यातलं एक एक किलो किंवा कडधान्यात सगळं एक एक किलो हे काढून ठेवायचं आणि बाकी सगळ्यांच्या वाळवून व्यवस्थित, काही तुरी असतील तर त्या तुरी भिजवून तुम्हाला सांगतो वाळवायच आणि नंतर त्याची डाळ लगेच करायची. नाहीतर तुरीला कसं असतंय भुंगा लागतो लगीच. त्यामुळं तुरी खराब होत्यात. तुरी तशाच ठेवायचं नसत्यात त्याची डाळ करायची लगेच. आणि तुरीची डाळ करताना पहिला म्हणजे भिजत घालायचं सगळं व्यवस्थित. निवडून व्यवस्थित पाकडून घेऊन मग पाण्यात टाक कायच्या तुरी आणि वाळवायच्या नंतर डाळ करायला द्यायच्या.
हम्म हम्म.
हम्म.
चांगलं हाय एवढं सगळं करताय म्हंटल्यावर.
आमच्यात आमच्यात पण आम्ही भुईमुगाच्या शेंगा करतो.
ना आत्ता काय पेरलंय का नाही?
आता तेच आम्ही आता मेथीची भाजी घातलंय.
मेथीची भाजी तुम्हाला किती रान आहे?
म्हणजे आमच्यात असं दीड एकर आमच्या काकाच्या आणि आमच्यामध्ये हाय. मग निम्म त्यातलं पण ऊस केलंय नई. मग आणि निम्मं मग काकांच्या वाटणीच त्यांनी काहीतरी फुलं लावल्यात.
हम्म. हम्म.
आणि आम्ही मेथीची भाजी लावलंय, मेथीची भाजी आणि भेंडी लावलंय. मग आता ते निघतंय ना आता थोड्या थोड्या दिवसांनी.
हा त्यांचं लय नसतंय‌ मेथी भाजी, भेंडी कसं महिना सव्वा महिना झालं की त्याच पीक चालू होतंय.
होय होय तेच की मग आता ते थोडं भाजीत काढायला आलय आता, मग ते जसं जसं काढत जाईल तसं तसं त्यात शेंगा घालत जायचे.
हम्म. हम्म.
आता म्हणजे ह्यावेळी ते सगळ शेंगा घालायलेत. झालाय ना. तो जूनच्या एंडिंगला ते येणार त्याज पेरणी होतंय.
कस झालंय. जूनच्या स्टार्टिंगला म्हणजे काय ते म्हणतात कुठला तर मिर-मिरग लागती म्हणजे काय अक्षय तृतीया झाली का नाही, अ की पेरणी किंवा काय आपलं असेल ती ती लावून घ्यायच असतंय म्हणजे कसं तेज्यावर अं आपण जी काय लावलं कुठली बी असु दे, म्हणजे तुम्हाला सांगतो मिरच्याची झाडं अस ती वांगेची झाडं असू देत, कुठलं बी म्हणजे कुठला बी बी लावा दोडका लावा. पुन्हा काकडी लावा. तुम्ही पुन्हा काय चनुल्या त्या हेज्या शेंगा असत्यात का नाय काय तेज नाव काय मला आठवत नाही. पण त्या जरी लावल्या तर त्या पानावनी जी किड येती ती त्या अक्षय तृतीया दिवशी लावली, की तसला काहीही रोग त्या झाडावर येत नसतय त्यामुळे अक्षय तृतीया झाली की, त्यानंतर पेरणी चालू होत्या. का तर ती रोगराई येऊ नये म्हणुन. म्हणून पेरणी चालू होत्या आणि ह्या वेळेस कसं झालंय की पाऊस नसल्यामुळं पेरणी पुढे गेल्या तरी तब्बल तुम्हाला सांगतो. एक दोन, दोन महिना तरी पुढे गेल्या पेरणी. आणि आता सगळ्यांनी सरासर पेरणी केिल्या. पाऊस चालू झाला म्हणून आणि, सगळं म्हणजे असं. पाऊस पेरलं आणि पाऊसच असा बंद झालाय, असं एक हम्म. असं चार पाच दिवस झालं, असं कडक होऊन पडतंय.
होय होय. आधी होतात.
आधी होतं. तसंच झालंय डबल म्हणजे, पावसाळ्यात पाऊस नाही. बाकी कुठं कुठं मुंबईलाही पडतोय पण, आपल्याकडे काय शेतीला पाऊस पाहिजेत. ती इथं पाऊस नाही. आणि शहरात
होय होय. शहरातनी तेन सगळीकड पूर वगैरे. त्यांनी आलाय ते बास म्हणायल्यात. आणि आपल्याला पाहिजे झाले खरं, नाही पडत नाही. हम.. खरं तसं मग ते पीक येत नाही ना, व्यवस्थित आता हे पाऊस नाही त्यामुळं.
हम्म..
तुम्ही असं प्रॉपर शेतकरी हाय.
अ प्रॉपर म्हणजे माझे मिस्टर आहेत, त्यांच्या आमच्या गाड्या हायत ना. एक माल वाहतूक आहे, आणि दोन पॅसेंजर आहे त्या त्यामुळं. हेनी काय लक्ष देत नाहीत ते, एवढंच कधी तर असत्यात. पण मी घरात असल्यामुळं आणि जॉब. करायची इच्छा आहे पण, लहान मुलगी आहे त्यामुळ कुठं जायलं येत नाही. आम्ही तिघंच असतोय ना, म्हणताना मग हाय हे रान करतं. करत एक दोन जणांवर करत करत चालूय.
हम्. तरी पण शेतात पण मिळतंय सोडा, भरपूर आपला खर्चा वगैरे. तरी पण बाहेर पडल्याचा बास आहे नाही, कारण का भाजी तेन पण किती महाग आहेत आता.
होय आता मी पण तुम्हाला सांगतो, एवढं सगळं पेरून पण अक्षय तृ ते झाल्यानंतर सगळं, टुकून घेतलं या. मिरच्यांची झाड आहे ती, वांग्याची झाड आहेत. तुम्हाला सांगतो. काकडी लावल्या दोड काय पुन्हा तुम्हाला चुनुले पावट्याच्या शेंगा म्हणतात ते सक्रातील असतात त्या शेंगांचं बी लावलंय सगळीकड, टोकून घेतलंय लाल घेवडा असतोय बघा. तेज बी आहे. म्हणजे आपल्याला घरात गवारी वगैरे हे, सगळं घरात आपल्याला जेवढं तेवढच बाजारात जाऊन आणण्यापेक्षा, आपल्या आपल्या रानात जायाच आणि लगेच. तोडून घेऊन यायचं, करायचं असं म्हणजे की.
आपल्याला माहित असते ना, काय आपण फर्टिलायझर युज केलो नाही ये कोणता असं हे काही नाही हार्मफुल काही नाही, माहित आहे ना त्यामुळ चांगलं आहे.
चांगलं असतंय.
तरी तुम्ही असं तुम्हाला भरपूर नॉलेज आहे. वाटतं शेतातलं.
हा शेतीमध्ये तर भक्कळ आहे, का तर शेती पप्पा म्हणजे तिकडं. लग्न व्हायच्या आधी पण आमची बरीच तिकडची शेती एक दहा बारा एकर तिकडची शेती हाय. आणि पप्पांना मी. म्हणजे आमच्या घरात मी मोठी मुलगी असल्यामुळं मुलगा मो म्हणजे माझा भाऊ खूप लहान आहे, आणि तो पण एक कुलता एक आहे आणि आम्ही. चौघे नी त्यात.
हा हा..
मी मोठी आहे सगळ्यात त्यामुळं, सगळं पप्पांच्या हाता खाली द्यायचं त्यामुळे त्यातलं थोडं. फार बागच ऊस लावणी लागवड सगळं, असे म्हणजे असं पहिला छान घ्यायचं, नंतर पिस् लावायची पिस्ट लावली की, फुटायला चालू होते. आप फुट तो झाला की, खुडा हे करणं. त्याच्यानंतर द्राक्ष भी हे करायचं येते या पुन्हा तुमाला सांगू आता द्राक्ष काढल्या काढल्या एक छाटणी होत्या आणि दिवाळीनंतर एक डबल छाटणी होत्या त्यानंतर पण पिस्ट नंतर पिस्ट तेव्हा खुरडा वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मग द्राक्षे येतात. मनुका आणि मग मनुका विकायच म्हंणलं की त्याला रँक पाहिजे असत्या रँक. व्यवस्थित शिवायची, झाकायची. त्यानंतर तो माल काढ
त्यात नंतर की केमिकलमध्ये मिक्स करायचा म्हणजे कॅरेट आणि नंतर तो रँकवर टाकायचा. आणि रँक टाकल्या नंतर पण म्हणजे, वाळुस तर एक आठ, नऊ, दहा दिवस तर जातात. मग त्याच्यावर फवारणी औषधची. आपण जे बुडवलेला केमीकल असतंय ना त्याच केमिकल नी फवारणी एक आड एक दिवस असते. माळ करुसतर ते करायची त्यानंतर मग तो माळ कड-खडक वाळा की त्याला भटी लावायची भटी लावताना मग ती गंधक वगैरे असते बघ त्यात मिक्स करायचा आणि आपला असा अ तुम्हाला सांगतो. एखादां अस मोठा जाड कागद असतो ना.
हा.
पिवळा. अ त्या टाईम मध्ये तो कागद असतो तो रांक झाकून घ्यायचा आणि तो कागद असा झाकून घ्यायचा की त्यात आत वारसकट गेलं नाही पाहिजे. असा म्हणजे खाली अ मातीची चर पाडून तो कागद पुरून घ्यायचा आणि तो पुरून एक दिवस, एक रात्र. अ आणि एक दिवस असा ठेवायचा आणि नंतर उघडून ओपन करून तो माल झाडून घ्यायचा. नंतर मळायचा आणि मनोक्याच्या बॉक्समध्ये भरून मग ते स्टोरेजला नेत त्यात.
हा. हा.
हम्म.
तिकडं सगळीकडं आता द्राक्षाचं असते ना इकडे सांगलीकडच्या भागात
हा सांगलीकडे जास्त द्रा द्राक्षे असत्यात.
हम्म. होय होय चालतंय. छान वाटलं तुमच्यास नोग बोलून.
हा. हा.